हॅलो बोला तुम्ही कोड काय काय पदार्थ बनवता मग? काहीतरी म्हणजे स्वीट काय बनवता पदार्थांमध्ये?
अ स्वीट मध्ये शेवायची खीर ते एक जम आणि आपलं बासुंदी
बासुंदी कशी बनवतात मला सांगा मी बनवते.
बासुंतीसाठी दूध जास्त लागतं पण
होतेच की म्हणजे अंदाजे तुम्ही कसं म्हणे किती प्रमाण घेता काय?
असं कस घरच दूध म एक लिटर तरी दूध घेते मी.
अच्छा एक लिटर गाईचं का म्हशीचं का तसं काय नाही?
हा म्हशीच आमच्यात काही काई नाही म्हशीच गईचं दूध नाही खात आम्ही.
जर आ्ही विकत आणू शकतो.
पण कसं गायचं दूध असत ना ते जास्त पातळ असतं. फॅट कमी असत ना हा नाही पण सांगितलंय. म्हणजे गाईचं दूध कस जरा पातळ असत एकदम आणि म्हशीचं दूध असत ते जर जाडसर असते म्हणजे त्यात फॅट जास्त असतो ना?
अच्छा!
हा मग ते कसं आपलं हच्यामध्ये असं उकळून. आपण हेला करतो ना खवा करताना कसं हे करतो तसच आठवत आपलं त्यामध्ये अं कसला कसली पावडर घालतात ती.
मला आठवत नाहीे ती कसे तर घालतात. बावडर असते ती. ती पावडर घालतात त्यामध्ये
स मिल्क पावडर?
मिल्क हा मिल्क पावडर पण घालतातच हा मिल्क पावडरच घालतात ते असं हे कर म्हणजे त्यामध्ये कसं जर असतं त्याला जाडसर पण येतो ना.
हम
आणि साखर घालून जास्त वेळ. म्हणजे ढवळत राहायचं त्याला फक्त एवढंच की त्यामध्ये गाठी वगैरे होत नाही होता का म्हणे त्याला चिटकवू द्यायचं नाही खाली.
हा
एकसारखं त्याला फिरवत राहायचं.
अच्छा!
त्यात आपलं मसाले वगैरे घालायचे सगळी.
हम्
छान होतं ते पण
नाही नाहीसरक वंत राहायचं नंतर मग साखर कधी घालायची
साखर पण घालायची सोबतच
लगेच काय कायजण काय करतात माहितीय म्हणजे असं ते ढावळता ढावळता ते खाली लागूनये ना हे का तेम् हला त्यामुळे असं खाली काहीतरी सम नाही तर मग म्हणजे चमचा नाही तर मग खालीखादी छोटी डिश वगैरे ठेवतात ह्याच्या तळाला म्हणजे कढाईच्या तळाला आणि ते म्हणजे तेसं घट्ट होत होत दूध आलं का नाही कडण घट्ट होत होत होत मध्येे थोड त्याला अस साई यायला लागली का खूप घट्ट झाल्यानंतर मग सा साखर घालत कारण का साखर आधी घातली हा जर साखर आधी घातली तर ते
थोड्या नंतर थोडं वेळ हे झाल्यानंतरच घालायची नाहीत चिकटत येते खाली आणि थोडं
हा
ह् आणि काय आणि श्रीखंड पण घरीत ते काय श्रीकं ंड काय पण श्रीकंडला ग किती वेळ तुम्ही असं त्याला फेटताय म्हणजे जास्त वेळ फिरवताय ह्यात तेवढा तोच मत होतोय
घरी बनवलं हो म्हे चक्का करतो आपण चक्का म्हणतात त्याला तो चक्का जास्त म्हणजे साखर बारीक करून घालायची नाही कधी साखर मोठ आहे तशी आपण वापरतो तशीच घालायची
ते पूर्ण विरघळू पर्यंत त्याला असं फेटायचं अस म्हजे आपल्याला कसं अ विकत आणलेलं कस असतं तसं होत ते सेम
होय
पण हा जास्त वेळ त्याला फेटावं लागतं
अच्छा
म्हणजे छान म्हणजे आपल्या खायला छान होत ते
हो खायला छान होतं हम हम
स थोडंचं दूध कच्च दूध घातलं की आणि जरा छान होते ते हिजाबात पण आपण काजूची किंवा पनीरची भाजी करतो त्यामध्ये ग्रेवी तयार करतो ना त्यामध्ये पण अं शई घालायची दुधवायची
साय
हाा तुच्या वर्षच आहे हा मलई छान होते ते मलई घातलं की मस्त म्हणजे त्याला एक वेगळ्याच प्रकारचा टेस्ट येते जास्त तिखट पण नाही होत
हम् हा बोला क
हा तेच कोणाचा तरी होोन येतोय मलाण बघितलं बोला बोला हा मला एकदमं काहीतरी मध्ये हे झालं ना आवाज
तेच तुमचा मगेश फोन आता माझा फोनच चालला होता तुम फोन घेतला नाही
हा होते असंच होते एक घरचे पण फोन येतात ना
हा त्यामुळे मग म्हटलं तुम्हाला नंतर करू म्हणलं असं विचारला तुमला सुट्टी आहे म्हट आज तर कॉल करून घ्या म्ह हो शनिवार मग तेच त्यांना तिलाही म्हटलं एक तासाभरने परत कॉल करू आपण त्या समा न कॉल करूयात म्हणजे
ते का तु म्हाला शनिवारची
शनिवारी हो म्हटलं तुमची कॉल किती झाले दर्शनवरर
हा ते आपण नंतर बोलू की मेसेज वरती
हो हो
कॉल हा
हा हा हां म
चालेल ते या मग सगळ्यांना सुट्टी असते का तुम्हाला तेवढेच घरी
हम्म नाही मलाच असते मिस्टरांचं घरनच काम असत अ नाही नाही हा म्हणजे त्यांना ते पीसी वर काम करतात अ टायपिंगची कामं करतात कॉम्प्युटरची त्यांना पुस्तकाची कामं असतात घरीच असतात त्यामुळे घरीच करतात हा आम्हालाच शनिवारी दर शनिवारी आम शनिवारीच असतो वीकली शनिवार असतो तरता शनिवार रविवार नाही
हा हा म्हणजे शनिवारी जायचं ना रविवारी ग घरी बसून हा मजा ति तलं असं एक हे काय दर शनिवारी सगळं बंद असं वगैरे
हा आमची पेठच बंद असते साधारण बऱ्यापैकी शनिवारी एवढं कोुणी काही खरेदी करत नाही
करत नाही म्हणून त्या दिवशी बंद म्हणजे आमच्या इकड कस बुधवारी एक वार आहे की बुधवार त्या दिवशी आठवड्यातले बुधवारी सगळे दु दुकानं बंद वगैरे म्हणजे विश्रांती हा गुरुवारे असते प्रत्य. प्रत्येक गावात वेगवेगळं आहे. म्हणजे त्यांच्या सोय वेग त्यांच्या सोयीनुसार. ह आमच्या इकडे.
आताच पालखी गेली ना इकड लोणंदणी येऊन गेली.
हो मग तुम्ही दर्शन घेतला का नाही.
नाही नाही नाही नाही माझ्या माहेरी. तिकडे हम्म मी नाही गेले सुट्टी नव्हती त्यामुळे.
बघू आता उद्या जायचं चाललंय आमचं पण. हो तेच काल.
या या जाऊन या दर्शन घेऊन या छान.
हो काल केेलेलो आम्ही इकडं. ज्याकड म्हणजे तेच नियोजन चालू होत संध्याकाळी. तुम्ही म्हटलं ना फोन लागत नव्हता म तं हो. ते मी रेंजचा प्रॉब्लेम असल्यामु मग तिथं सगळ हा कितीला. कितीला जायचं कधी जायचं कसं जायचं काय घालायचं हे सगळं तिथं चालू होतं.
चांगलंय ना बर की या जाऊन. छान दर्शन घेऊन या काय कुठलं कुठलं काय काय होतंय दर्शन ते बघा.
हो आता तेच दोन तीन करायचं म्हणाले पॉइंट. कारण एक एक दिवस हना मिस्टारांना सुट्टी नसते ना आमच्या.
हा
ते कसं होते मग एक दिवस सुट्टी असते त्यांना.. ते पण असतात बाहेरची कामं. पण आम्ही आता ह्यावेेळी म्हटलं तुमची ह्या ह्यावेेळी तरी ह्या रविवारी आमच्यासाठी द्या. पुच्या रेवरी तुम्ही तुमची कामं करा त्यांनी ते पण जाणार होते रिसोर्ट. पण आम्ही त्यांच कॅन्सल केलं ते फ्रेंड सर्कल सोबत जाणार होते. नाही म्हटलं आम्ही आमच्या सोबत चला.
ह हं ह ह.
ते म्हणत होते तुमच तुम्ही म्हणजे तुमचा तुमचा फ्रेंड सर्कलमध्येध्ये जावा. नाही म्हटलं फ्रेंड बरोबर तर आम्ही फिरतोच म्हटलं तुमच्यासोबत पण फिरायचं आहे मला चला म्हटलं आम्ही.
हा ह ह.
आणि गाडी पण काही स्वतःचीच आहे त्यामु असं. हे नाही घेतले की चला.
हा मग सगळेजून जाणार का.
हम् हो नाही म्हणजे आम्ही मैत्रिणी प्रत्येकांचे त्यांचे त्यांचे मिस्टर असं.
अच्छा अच्छा हा हा आणि मुलं.
हो. मुलं पण घेणार मुलं काय एक एकच आहे सगळ्यांना.
त्या म्हलं मुलांना घेता जाणार की काय.
नाही मुलांना आधी आम्ही असं बाहेर गेलो तर मुलांना सोडून जातो पण असं नाही. नाही आता अजून शक्यत अजून कुठंच गेलो नाही त्याला सोडून कारण त अजून लहानच. थोडा त्यामुळे सोडून आणि कस सगळ्यांचे प्रत्येकाचे एक. म्हणजे एकच हे आहे मुल आहे त्यामुळ ते घेन जात.
अच्छा हा म्हणजे फ्रेंड्स.
हा फ्रेंडशिप मीत कपल.
जा छान छान चांगलं आहे की किती जण आहात मग.
आम्ही म्हणजे दोन गाडी केले असं म्हणजे एका गाडीत बसले नाही. मग मी आहे आठ. आमच्या चार जोडे आहेत चार जोडे चार म्हणजे आहेत तस बरो पूर हा एकेकाच नाहीत आमच्या दोघींच्याच आहेत त्यांची नाही त्यांची मुलं मोठी आहेत त्यामुळे ते नाही येणार
अच्छाा
बाकी आहेत त्यांच्या एक एक आम्ही घेऊन जाणार म्हणजे एका गाडीत बसतात ना एका गाडीत चार आणि दोन मुलं एका घडी चार आणि दोन एक मुलगा असं
हा
घेऊन जाणार आहे
होय का
त्या मुलांना पण पाहिजे की कुठ तरी
बरोबर आहे मग वनडे का राहून राहणार आहे
नाही वनडेच सकाळी जाऊन संध्याकाळी येतो आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत
हा मकान
तेवढ्या हो गाडी घरचीच आहे सीएनजी आहे ना सीएनजी असेल तर जरा हे होतं पेट्रोलपेक्षा सीएन जी म्हणजे कमी
परवडते
मी बसत ना खर टोळच जास्त आहे टोलच जास्त आहे पाच टोल लागतात
हो हो का
वगे हो टोलात जास्तपै
होय का?
आता म्हणजे दिंडीवाल्यांना तेवढं फ्री असत पण आमी मी काही दिंडीतन नाही म्हटल्यानंतर आम्हाला काही ते फ्री नणार हे. आ मग तोल कंपल्सरी द्यायच लागणार, आता काय टोल द्यायचा प्रकार असं नही स्कॅनर आहे ना फास्ट टॅग रिचार्ज करणे जाणे.
त्यात आपण त्याला हा रिचार्ज करत असतो न आणि बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी रस्ते पण छान, छान झाले त रस्ते त्यात
हो रस्ता मस्त आहे एक सोलापूर पूर्ण. पूर्ण तुळजापूरपर्यंत असं एक कुठं स्पीड ब्रेकर नाही की एक खड्डा असं म्हणजे काय नाहीये एवढा स्मूथ रस्ता आहे मस्तच आहे.
ते मुंबई ते म्हणजे आता पुणे ते ह्याकड जायचं का नाही. बस न जर जायचं झालं तर पुण्या ते मुंबईनअंतर किती झालेलं आहे.
हो!
किती म्हणजे इतकं म्हणजे किती फास्ट मध्ये येतेय म्हणजे हे. ह ना काही म्हणजे वेळ लागत नाही काय म्हणजे किती छान रस्ते केलेत.
हा आमची मिस्तर आमची गाडी बाहेर पण जाते. तीन तासात जातात ते तीन ते चार तासात पुण्यात जातात.
इथं कोल्हापूर वरुन फुल आ पुणे तीन चार तासा जातात ते. आणि तीकड तर हो आता ईने म्हंटले त किती वेळ लागेल, तर ईने म्हटले दोन आपण इथून तीन ला निघलं तर पाच वाजेपर्यंत तुळजापुरात जाऊ म्हटले ते.
म्हणजे एवढा रस्ता छान आहे.
रस्ताही छान आहे म्हणजे आजकाल त पुणे ते मुंबई तर म्हणजे असं ट्रॅव्हलिंगच काहीच वाटत नाही त्यांना. म्हणज कोणाला सुद्धा. पहिले ते सहा सहा, सात सात, तास लागत होते.
संध्याकाळी येतात पुण्याला एवढं झा सकाळी आणि परत संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आणि परत घरात. थोडंफार होतय आ.
हा!
अधिक सस् ज दिस दुसऱ्या दिवशी यायचं आता नही एका दिवसात जा
आता मुंबईवरन सुद्धा पुढे बऱ्याच ठिकाणी
आणि बस पण भरपूर येल आता पुणे म्हणजे कोल्हापूर पुणे वगैरे.
तई केलेल्या आहेत आणि रस्ते चांगला असल्या मूळ मग काय ते असं हे वाटत नही.
हलो!
असं प्रवासाचं काही हे वाटत नाही बापरे की अ. नाही होतय म्हणजे बऱ्यापैकी बरे बऱ्याच ठिकाण रस्ते चांगले झालेत.
हो चांगल झालय.
त्यामुळ तसं आहे म्हणजे रस्त्यामध्ये प्रवासच काही होत